ला क
हा हा तुमच्या तिकडं अ शेडशाळा गाव तिकडच आहे काय
होय इकडं आहेाक आहे हो होय हो इकडंच आहे जर आमच्या गावच ना ना बा आहे पण हा इकडच
कुठल्या भागातल्या पण महिला आमच्या दो म्हणजे दोघी जण आहेत त्या काम म्हणजे शिरोर तालुका लागते का
हा हो होय वाडत
त तिकडल्या पण त्या दोघी महिला कामाला आहेत माझ्यासारख्या
होय का तिकडनं त्या फोन वन इकडनं करतात
हो त्या मीटिंगला येतत की
हो किती दिवसांना एक मटिंग वा असता मग
दोन तारखेला एक असत्या आणि तीन तारखेला एक असत्या
म्हणजे महिन्यात ना दोन असतं
दोन म्हणजे का नाही. करवीर तालुक्याचे एकदा असते आणि असं हातकलंगड तालुक्याचे एकदा असते तालुक्यावर असते.
हा म्हणजे महिन्यात ना मग एकच मिीटिंग असतें ना
हा एकच मिीटिंग असते
ह हा हा हा
हा
मग ते येत असतील महिन्यातले एकदा
हा मग ते कसं गोपोच आणि काय येईल ते आपण वर्ण म्हणजे सुविधा आपण शेतकऱ्यापर्यंत पुरवायच्या काहीतरी आता ह होता उन्हाळ्यामध्ये कस उष्माघातीन होतोय का नाही जनावरांना जास्त त्याच्यामुळे आम्हाला सांगाय सांगत ते चोवीस तास गोट्यामध्ये पाण्याची सोय करा
होय का
हा होय त्या अशा सगळ्या हे त्यांना सांगायच्या कोण करतत कोण नाही खरं तर सांगायचं काम आपण करायचो
बरोबर आहेम
होय ह्या ह्या उष्णार तरी जनावरांना कोंबड्यांना सगळ्यांना साट्या यायला लागल्यातह
होय
होयण माणसांना पण या्यायला लागली आत हम्म
कधीपसून करताय तुम्ही ते काम
आता एक वर्ष झालं गेल्या मेला माझं ट्रेनिंग झालेलं ट्रेनिंगला जायच होत पंधरा दिवस ट्रेनिंग झालं म्हण अ जून ला कणी प्रॅक्टिस साठी एक महिना आम्हाला घेतलं प्रॅ साठी कराय लावला आणि जुलै साठी जुलैपून आम्ही पेमेंट साठी केलं मग एक वर्ष झालं की
होते का व्यवस्थित पमल तर
होते होते प्रत्येक महिन्याच्या महिन्याला महिन्यात होते आणि मग कसं ते म्हा स्टडीज म्हणून प्रकार असतो बघा जनावरांना ते स्थानात म्हणजे ते म्हण जे स्थान असतंय का नाही
ते तिथं जरा जंतू विषाणू जाऊन गणे असं ते मस्टर्डीज म्हणून त्यााण्यात दत असते मण मा जाणून बजून पण. घालत्यात नाही डेअरीला ते आता इथनं जाऊन आपले पुढं लहान मुलं विकत घेऊन खात्यातच की माणसं व्हय का नाही त्याच्यासाठी मग प्रत्येक महिन्याला आणि दुधाची टेस्ट कराय लागत्या मग दुधाची टेस्ट करतोय मी प्रत्येक महिन्याला डेअरीमध्ये जाऊन
होय बरोबर आहे ही सगळी काळजी घ्यायलाच पाहिजे
होय होय त्याच पेमेंट आणि वेगळं बसतं म्हणजे आपण करल तस असतयं हा हा म्हणजे एकाद दुसरं परवडतं आपल्याला घरात बसून एवढं काय नाही बघा वाटत
होय ते पण आहे सोडा घरात बसून काय आता करायचे दुसरं म्हणून ते तर करतोय आपण
करतोय होय आणि बाहेर जाऊन परवडत नाही आहो बाहेर आता पेट्रोल महागलय बघीतल ट्रेस हाय ना ओ किती फक्त महिन्याच्या मिटंगला एकदा दोनशे रुपयाच आपलं ग पेट्रोल घालायला लागते म्हणजे बाहेर गाडी भाडं द्यायला लागतय तेवढंच मग आम्ही काय करतोय अ इथं दहा बारा तेरा जण तेरा जण हो हा ह्या साईडच्या आम्ही एका भागातल्या माझं गाड्या जरा बला लागत ते तो कोल्हापुरात ना तिथनं रंगळ जायचं रंगकाळ्यावरन आणि अ गोकुळ पार्क म्हण हे ताराबाई पार्क म्हणून गोकु गोकुळ ऑफिस मग ते अशा गाड्या बदलाय लागत्यात त्याच्यामुळं कनई आम्ही तेरा चौ चौदा जण आहे तेे गाडी करतोय सगळ्यांच्यामध्ये
होय आणि ते परवडते ह थोडं थोडं भाडं काढून सगळीजन
हा हा भाडं हा असं एकटी गेलं तर एसटी न म्हणे दोनशे रुपये खर्च येत त्याने असं गाडीमध्ये गेलं की कणी एकशे चाळीस किंवा दीडशे रुपये असा खर्च येतोय
आणि बरोबर गाड्या बदलत बसत उगच टेन्शन नाही नीट जाग्याला जातय हा
त्याच्यामुळे मग हम् तुमच्यात एक तिथल्या भागात अस लेडीजांना काही काम नसेल होय कि नाही
नाही हो जाऊन बाहेरच जाऊन काम खर म्हणजे साडी दुकानात गारमेंट किंवा डी मार्ट बाहेर जायला लागणार
होय पेमेंट पण कुठं त्या मनानं देत नाहीत दिवसभर उभं राहून करायचं काय नाही हा
एवढं वडाताण करून म्हणजे अ दहा तास म्हणजे सकाळी जाऊन आठ ते नऊ आठ ते पाच असं कामं करून सुद्धा
काम हा मग आमच्या इथं पण कसं बिड बीडशेड म्हणजे गाव बीड म्हणून गाव आहे का नाही तिथं बिडशेड फाटा आहे मग तिथं असं साडीचे दुकान तेन आहेत असं म्हणजे तिथ कापड दुकानात माणसं लागत्यात परत होलसेल असेल रि टेलर तेण आहेत पण तिथं कसं पाच हजार देत्यात पगार येन जाणं आधी गाड्या इकडं नाहीत येन जान्यातच निम्मा
हम् हम् होयच कि आणि मुलं बारकी आहेत
होय
हा सोडून कुठे जाणारा
कुठं जाणार मग तेच म्हणून हेच आता करतोय बघा वर्ष झालं
तरी चांगलं आहे तुमच्याकड ते आहे तरी आमच्याकड काहीच नाही बायकांसाठी काम एक तर ती रोपवाटीका होय आणि ते बगले मधली मुलं बारकी आहेत घरात घरात एवढा वेळ बसत नाही तर आपण लक्ष द्यायला लागते तिकडे गेलं की त्यांचा टाइम शीरी तस
रोप वाटिकेत असल्या उन्हातले हाल होते. या माझा एक भाऊ एकय आपंग थोरला भाऊ माझा तो कस त्याचं ऑपरेशन केलेलं आम्ही लहान असताना माझ्याकिंद दोन वर्षांनी मोठा आहे हा पायाचा त्याचा टासच टेकत नाही पहिल्यापासून सातव्या महिन्यातलं ना तो आणि त्या जस जन्म तरस त्याची शिरा अपुरी पायाची मग तरी पण आम्ही त्याच लाख दोन लाख रुपय घालून त्याच परेन केल मग एवढं सक्सेस चालतय त वच काम होत नाही म बाहेर पण बा पण कुठे गाडीतून घेऊन जायत नाही तो मग त्याला आम्हीलािक शिकला जरी असता तर आपण लोकांना किती सवलत येत आणि नोकरी वगैरे लगेच लाग त्यामध्ये कस ना आपण लोक ना आणि किती वेळा सांगितलं त्याला नववी का दहा नववीला पण गेला नववी शाळा पास केल्या आणि आता त्याच्या म्हणून त्याला काम मिळ ना आता कुठं रोपवाटिकेत जा ह्याच्या्यात जा असा करण यावं होईत नाही काम आता व ज्यांना त्यांना गाडी घेऊन पण असं बाहेर कामं येत्यात जयसिंगपूर साईडाला तेन असं कुठ तरी पण बाहेर गाडी घेऊन जायला रिस्क येतय जरा आपंग असल्यामुळे
होय होय बरोबरच आहे आणि अपंग आण म्हणून म्हणले हे सोनेच आहे जर आपण शिक्षण शिक्षणाची ची बाजू बघ कम पाहिजे नोकरी लागते.
होय होय नोकरी हमखास लागते.
चांगल्या माणसाला लागत नाही पण अफंग माणसाला लागत्या. ह
लागतिया व्हय ते ऐकला नाही आता त्याला पश्चाताताप भलावत होतोय. आणि आता रोपवाटिके तर कुठं रोपवाटिकेट तर काय थोड येऊनन आहे. रोपवाटिकेत पण कामं भरपूर असते आता वय
ते पाच मिनटं जेवढ्यावर बसू दे दोनशे ते आठशे असं का माहती कटिंगला अडीचशे रुपये असले तर आहे. वेगळं वेगळं आहे होते बी भरायला वेगळं ते कटिंग कराय
तर माझं भाऊ पण जातोय काण तिथं अडीचशे का दोन तीनशे कराम होते कारण दिवसभर हे करायचं सकाळ स आध जाऊन पाणी मारून यायचं. आणि नंतर आणि ते सगळ्यां संग काम दिवसभर करायचं आणि संध्याकाळ आणि पाणी मारायचं
एवढं असते.
होय आणि ते पगार पण वाढवणार मग आता काय बंद कर करणार म्हणून स्वतः केला का काय माहित.
मग आता परत किती वर्षातचाय ते परत फॉर्म भरून दे म्हणा दहावी परीक्षा
तो आता बघा मला चोवीस रा आहे म्हटल्यावर त्याला सववीस तर आहे.
मग ते काय होते एक दोन चार पाच वर्षाचा गॅप पडला म्हणायचं. आणि गॅपसवरती तिकट काढून सतरा नंबर च फॉर्म भरून परीक्षा द्यायला येत्याच की,
इथच रावत शिकला नाही नाही आ आता काय कराय सग आणि त्याच्या नशिबाान कणे त्याच्या दोन मिनिट किती सेकंद हा अजून त्याच्या नशिवान त्याच लग्न पण झालं.
बरं झालं की चांगलं झालं मग
होय ते आ पाडीची मुलगी भाऊजमची आठपाडी ते लव्ह मॅरेजच होता त्यांचा हा
ह
मग ते का नाही तिला आपणंग हे नाही एकमेक दोघांना बघितलं पण नव्हतं मुलगी माझा भाऊ अस काळा सावळा किती आहे असं आणि पायाना असं त्याच त्याला वाटत माझं लग्न होईल आणि आम्हाला सुद्धा असं वाटत. लं नव्हतं कधी लग्न होईल खर मुलगी अशी गोरी पाणी एकदम एक नंबर मुलगी मिळाल्या.
भल बारीच व
मग तिला फोन ववर मम्मी म्हटली बाळ म्हटली. म्हट मला पण दोन मुली आहेत मी काही तुला फसवणार नाही माझा मुलगा अपणंग आहे त्याला काय काम होईत नाही म्हटली. गावात दुकान आहे त्या गावात द दुकानात कामाला जातोय बघ त्या मुलगीने काय म्हणावं सारखं म सांगा तो किती दिवस करतोय ते करू दे त्याच्यानंतर मी त्याला करून मिळून घालतो घर म्हटलं तर घेत त्यालाच करून घे भि बक्ता कोण म्हण सांगा आणि आप आपण चांगल्या मुली आपण आपल्यावर विचार करा कोण घेते सांगा आपण
नाहीच की
बघितली ना म्हणजे इंस्टा ववरन इंस्टावररन ओळख झालेली
बरं
व्हिडीिओ कॉल तर अस कधी तर केला असेल पण पूर्ण असं कस चालत बाबा आपण काय म्हटलं आपण न आता विचार करू दे बाबा कसं आपण काय कोणीक नाही कोणा असतो
हो हो
आपल्यासारखं त्रास होतय का ना त्या मुलीींनी बघितलं सुद्धा तिं डायरेक्ट तिच्या पण त लाव तीन चार मुली मग तीन मुली दिल्यात ही शेवटची चार नंबरची मुलगी आणि भाऊ नाही हो तिला परिस्थिती गरीबच आहे सोडा मग त्यािने आई वडिलांना सांगितलं मग ते आई वडील पण नाही म्हणत होते
हां
त्याच्यानंतर दोन मिनिटं करत
हा